हॅलो ती,
हो येतोय तुम्हाला येतोय?
हा एकदम बारीक त होय.
हा हा हो हो असंच होणार आहे. पाऊस सगळीकडेच आहे आणि,
इकडे तर हाय अलर्ट दिला होता त्याच्यामुळे शाळांना वगैरे सुट्टी होती आ ता थांबलाय जरा पाऊस पण आहेच. थांबलंय पण आहे अजून आपण म्हणजे पडेल अजून. अठ्ठेचाळीस तास दिलेत ना त्यांनी.
हो हो हो आमच्या इकडे चोवीस तास दिले आहेत.
अच्छा
तिकडे जास्त पाऊसेय आहे तुमच्या इकडे
हो,
हो बघितलय मी न्यूज आताच न्यूज लावल्या होत्या.
अच्छा,
बातम्यांमध्ये तर बापरेते बघून खूप त्रास होतो म्हणजे बाप रे असे मुलं ते लोक राहत असतील ना त्यांचं स्थलांतर पण केलं. बातम्यांमध्ये दाखवलं
ते तर ठीक आहे पण आता रस्त्यावर राहणारे त्यांचे किती हाल होतात.
हा खूप खूप, आपल्याला एक दिवस घरातून जावंस असं वाटत नाही ते कसे करत
हो तेच ना त्याला कंटाळा येतो जाव असं वाटत नाही ते तर बिचारे पावसात कस सर्वाइव करत असतील काय माहिती
हो ना आ हा हा हा तुमी काय बनवल सकाळी
आम्ही आज तेच ना कांदा भजी बनवली होती आणि शिरा
बस एवढ्याने तुमचं जेवण हुन जात मणजे
म आवडीच मिळालं मुलांना की पोटभर तेच खायचं आता संध्याकाळी करू व्यवस्थित काहीतरी हि
अच्छा मग तुमी लवकर जेवत असाल हे ना
हो लवकर जेवतो त शाळांमुळे वगैरे कशी सवय झाली तेन वेळेत झोपायच वेळेत उठायचं लवकर जेवण केल कि ते बरं असत नय घरात म्हातारी माणसं असली की ते टाइम शेर केला ना की मग त्यांचे तक्रारी नाय राहत काही आरोग्याच्या वगैरे
बरोबर
किलीकी मग होतो ना मग त्रास त्यांना वयोमानानुसार. तर सहन होत नेय त्याच्यामुळे
हम्म न पण जॉईंट फॅमिली असली तर फरक पडतो आपलं आपण एक एकटेच राहत असलोना की मग काही प्रॉब्लेम नसतो तुम्ही कधीही करा काहीही करा ह हो कितीही उशरा जेवा
पण म आता तसं म्हटलं ना जॉईंट फॅमिली हा आपण फायदा असतो की अस अडून नाही राहत आपण कसं आपणच असलो की आपण करा आणि आपणच खा किंवा मग ऍडजस्ट नाही होत आपले प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करावे लागतात तस जॉईंट मध्ये नाही होत ना मगे असं एकमेकांना सांभाळून घ्यायला असतात चार जण
कक पण केलं तर ना जर घरातली दुसरी लेडीज करायला तयार असली अह अह तर ठीक आहे
हा नायत बऱ्याच ठिकाणी नुसती म्हणायला जॉईंट फॅमिली असते ते पण आहे
माझ्या घरी तर बापरे काहीच हात लावत नाही माझ्या सासूबाई सगळं मला करावं लागत मग आता आम्ही इकडे एकटच राहतो ना त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण त्या आल्या वर बापरे खूप थकून जाते मी कारण की त्यांना प्रॉपर भाजी चपातीच पाहिजे त्याच्यासोबत
जुन्या लोकांना सगळं प्रॉपर लागत आपल्याला कसं ऍडजस्टमेंटची सवय झाली असते
आणि सहा वाजताच जेवण पाहिजे एवढं माझ्या होत नाही आपण कस एकटे असले की कधी मुलांच्या आवडीच एक सिंगल डिश बनवली चला झालं असं पण असत
हो बरोबर
तसं त्यांचं नाही बाबा ते आले की इतका त्रास होतो अरे अरे ते आता अजून
आता काही दृष्टीने त्यांचेही बरोबर ते ते रिकामीे असतात आता यावयात त्याच्यामुळे मग त्यांना वाटत पण आपल्याला असं वाटत की अरे काय ह्याच्यात अडकून राहायचं मला हे काम पडले क ते शॉर्टकट मारू आणि हे करू
बरोबर हम्म पण आपला पण मुळच आपल्याला कध कध करा असं नाही वाट
हम्म खरच
ते तुम्ही फिरायला गेला होता का ममे मध्ये
हो असं जातो आता वर्षातून मुलांना सुट्ट्या असतात मग मे महिन्यात नळा असतो पण मग नालाच असतो कारण दिवाळीची सुट्टी तर काय चार दिवस
चार दिवस हो आणि दिवाळीच जायला पण नाही पाहिजे हो दिवाळीत तिकीट्स किती महाग नंतर ते हॉटेल्स किती महाग हा बापि
हो उन्हाळ्यात इथेच होतं म्हणजे सुट्ट्या असतात त्यामुळे सगळीकडे गर्दी असते
हा पण उन्हाळ्यात कसं एक दीड महिनाना असते ना दिवाळीत बरोबर ते चार दिवस
हो
आणि ते चार दिवसात इतकी भरमसाठ गर्दी जे बघायला जातो ते पण बघायला नाही भेटत
हो हो
हम्म त्याच्यामुळे मे मध्ये वगरे जायचं आम्ही जातो मे मध्ये तुम्ही कुठे गेलाता फिरायला
आम्ही असं कोकणात वगैरे जाऊन येतो म्हणजे मुलांना जरा बीचवर खेळायचा आनंद मिळतो देवदर्शन पण होतं गणपतीपुळे वगैरे असं
हम्म हम्् कोकण छान आहे खरंच
हम्म तर छान वाटत निीसर्गाच्या ठिकाणी गेलं जरा फ्रेश राहतो वर्षभर
हो हो हो छान वाटत ग निसर्ग किती छान आहे ना कोकणाचा रायगडला गेलो होतो आम्ही मागे खूप सुंदर वाटलं म्हणजे असं थंडावा जो झाडांचा तो थंडावा आहे
हम्म आहे म्हणजे तिथे निसर्ग अजूनही बघण्यासारखं आहे नाही तर आपल्या इथे नुसते बिल्डिंग बिल्डिंग
हो इकडे तर काहीच नाही उरलेल
हो आता अर्थात आपण कधीतरी जातो म्हणून छान वाटतं आपल्याला पण तिकडच्या लोकांना सुख सोयी नाही येत तेवढ्या आपण काही दिवसासाठी जातो म्हणून आपल्याला छान वाटत
पण असं मनाला शांती मिळते नाही का गेल्यानंतर इतकं छान वाटलं होत गेलं होत हो एक दोन वर्ष असं काही जाणवलं नाही आपण कुेच गेलोच नाही म्हण त्याच्या नंतर शांत होऊन जात एकदम शांतता कोणीच नाही इकडे काही ना काही चालूच राहत.
तेचं ना
हम्म हा आवाज तो आवाज तो आवाज सगळे टाईपचे आवाज ऐक कत दिवसभर तेच बसा.
तेच एक प्रकारचा यांत्रिकपणा येतो असा. तिकडे गेलं की थोडसं असं रिलॅक्स होतो माणूस जरा.
हो छान वाटत असं मणाला एकदम शांती भेटते.
बीचवर मग हम्म बीचवर तर समुद्र वगैरे छान.
हो कधीतरी जायला पाहिजे आणि वर्षातून एकदा तरी जायलाच पाहिजे तिकडे. हं मला कोकण फार आवडत.
हां ना बाकी लांबच्या ठिकाणी त पण नाही जाऊ शकत. कोकणाच ठीक ये. बाकीचं पण सगळं एन्जॉय करता येतं. देवदर्शन आणि ते पण होतं. म्हणजे सगळ्या वयातल्या आपल्या असतात घरातले मेंबर. ते सगळेच खुश होतात म्हणजे म्हातारी असतील तर गणपतीपुळे व गैरे असं सगळं दर्शन करत करत गेलो की कोकणाची मजा पण होते लहान मुलांना. खाणं पिणं खेळणं बीचवर.
हो सगडच होत त्यांच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी होतात.
हो.
हम्म ज्याना जे बघायचं ते सगळं बघायला मिळतं.
हम्म.
तुमचा नाश्ता वगैरे झाला का?
हो नाही आता संध्याकाळी होईल थोडाफार काहीतरी मग जेवणाची तयारी आता मुलांच्या मूडवर बघावं लागेल. सुट्टी असली की तेच असतं म्हणजे ते सुट्टीच्या मुडमध्ये असतात आणि आपल्याला डबल काम असतं. यांना हे खावंसं वाटतं त्यांना ते खावंस वाटतं.
हो. आपली सुट्टी म्हणजे डबल
हां एरवी कोणाला वेळ नसतो बघायला पोळी भाजीचा आपला डब्बा घेऊन जा. हां आणि दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणून मग लवकर झोपा आवरा सुट्टी असली की मग थोड सुसं ते हे खावं ते खावं.
तेच ना.
हम्म.
त्यांनी सांगितलं म्हणजे करावच लागत आणि
हो. त्यांना नाराज करून नाय चालत ना मग ते कोणाकडे हे करणार बाहेरच तर काय एवढं हे ल्दी नसत.
त्यापेक्षा घरी बनवलेलं चांगलं म. आणि आता पावसाळ्यात तर नाहीच नाय बाहेरच अन्न.
नाही आजारी पडतो आपण डायरेक्ट. आमच्या इकडे तर काही ऊन च नाही पडलंय तीन दिवसापासून लगातार पाऊस चालू ये.
हम्म त्याच्यामुळे पण असं रोगट वातावरण तयार झालंय ना.
जे एकीकडे असं वाटत पाऊसही पाहिजे हो.
हो. तेच ना सारखी स्वच्छता ठेवावी लागते त्याच्यामुळे.
हा.
हॅलो.
हो, आवाज फार बारीक झाला परत.
हा ना, रेंजचा प्रॉब्लेम आहे इकडे.
हम्म. त्याच्यामुळे नेट असं ऐकू नाही येत.
हम्म. मग मुलं वगैरे, छोटी आहेत का तुमची?
हो, म्हणजे छोटी म्हणजे आहे बारावीलाय.
अरे बापरे! बारावीला.
ओके. चांगलंय, चांगलंय. माझा छोटाचय तसा.
अच्छा.
हम्म, सहावीलाय.
त्यांच्या काय शाळा, शाळा, शाळा. हम्म. आहे, बराच टाईम. आमच्या, आमची याची एक्झाम होती ना, आता एक्झाम गेली मग दोन दिवस. पुढे ढकलली, पुढे ढकलली, कोणत्या पेपरचा अभ्यास करावा, तेच समजत नाही.
अरे!
रोज अभ्यास करतो. खाल मराठीचा केला, नंतर हिंदीचा, आता आज इंग् ग्लिश, इंग्लिशचा घेणार त्याचा अभ्यास.
आ म कंटाळा येतो मुलाना, की जाऊ दे, हाय सुट्टी ना. म आता करू नंतर निवांत. करत तर दिवस जातात.
परीक्षा आली आणि पाऊस पडला, गेली परीक्षा. त्याला म्हटलं, तिगं पेपर एक साथ द्या, आता एकाच दिवशी जाऊन.
सगळ्यांचा अभ्यास घेतला गेलाय.
अरे, कंटाळवाणं होतं मग मुलांना. एक ते सुरू झाले ना परीक्षा, कि मध्ये असं काही गॅप नको वाटतो, मग त्यांना पण.
सुरूच नाही झाली ना. पहिल्याच दिवशी पाऊस पडला, न पहिल्याच दिवशी सुट्टी भेटली.
ज्यांचा अभ्यास नाही झाला, त्यांना चांगलं झालं असेल.
पण याच झालेलं आहे ना. मग झालेला असला तर त्रास होत
हो बरोबर आहे. टेन्शनची अ तलवार असते ना, अशी डोक क्यावर. अजून व्हायची एक्झाम, व्हायचीय.
हा, झालेलं असलं कि मग, ते परत- परत द्यायला नको म्हण तो. आणि कस, मी अभ्यास वगैरे घेतच असते. बघत असते, खरच केलेला हाय का? सगळ्या गोष्टी प्रॉपर हाय का? असं आपण चेक करत असतो ना मुलांच्या हम्म, नाही तर मग, आहे केला, केला, केला. गेला, गेला, गेला. हम्म, चालेल. बोलूया, आपण नंतर. ओके ठीकय.